येस.
हा तुम्ही आज तुम्हाला चिकन बिर्याची -चिकन बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे.
ओके.
हा तर सर्वप्रथम आपल्याला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी अ तांदूळ चिकन असं लागतं
हो.
हा तर चिकन घेतलं तर त्याला पहिले स्वच्छ धुऊून घ्यायचं. एका बाऊलमध्ये दही घ्यायचं एक कप तरी एक वाटी किंवा त्या दही मध्ये सगळे गरम मसाले टाकायचे जस की गरम मसाला लाल तिखट हळद अ धणे पावडर चवीनुसार मीठ हे सगळं टाकल्यावर ते चांगलं हलवून घ्यायचं दहीमध्येच
हम्म.
हा ते हलवून घेतलं की त्याच्यात मग ते चिकन टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून दोन किंवा तीन तासासाठी मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं. हा मग मॅरिनेट झालं तोवर ते मॅरिनेट होस तोपर्यंत अ मी तुम्हाला बाकीचा सांगते मसाला वगैरे कसा बनवायचा तर मस तर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण चार किंवा पाच मोठे कांदे घ्यायचे तेला म असे कट करून घ्यायचे. आणि लांब कट करून घेतले की त्यातला अर्धा कांदा हा तेलामध्ये खूप चांगला असा फ्राय कुरकुरीत होस तोपर्यंत तळून घ्यायचा हा. आणि मग तळून घेतला की बाकीचा कांदा आणि टोमॅटो असे याची पूर्ण प्युरी बनून घ्यायची
हा.
हा हा. त्याची प्युरी बनवून झाली की त्याच्यात कांदा अ लसूण आणि जिंजर गार्लिक पेस्ट असं असतं ना सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याची पूर्णी पेस्ट बवून घ्यायची.
हम्म.
हा त्याची पेस्ट बनवून झाली की एक साइडला मोठं पातीला घ्यायचं त्याच्यात पाणी घ्यायचं तेल टाकायचं एक चम्मच
हम्म.
त्याच्यात क- कळी पत्ता दालचिनी लवंग हे सगळं टाकायचं.
हम्म.
त्याच्यात तांदूळ टाकायचा आणि चांगला तांदूळ शिजून घ्यायचा.
हम्म
हा मग तो शिजून होतस तोपर्यंत इकडं इकडं तुम्ही जर चिकन हे कुकरमध्ये शिजवत असेल तर कुकरमध्ये किंवा तुम्हाला जर प शिजवायच असेल तर पातील्यात म मी तुम्हाला कुकर मध्ये कसं शिजवायचं ते सांगते. हा तर मग कुकर घ्यायचा त्याच्यात तीन ते चार मोठी पळी तेल टाकायचं हा त्याच्यात तेल टाकलं की तो जो मसाला आपण बनवून घेतला होता तो तळून घ्यायचा
हम्म!
मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला जवळजवळ सात ते आठ शिट्टया होऊन द्यायच्या
ओके
चिकन तयार झाला आणि भात तयार झाला की एक कडी घ्यायची त्याच्यात पहिले एक लेअर भात अशी लावायची त्याच्यावर मग चिकन टाकायचं आणि जो तळलेला कांदा आहे तो वर्ण टाक घ्यायचा आणि नॉर्मल एक तूप एक चमचा तूप टाकायचं. परत सेम परत सेम टू सेम भात टाकायचं त्याच्यावर चिकन टाकायचं. कांदा टाकायचा तूप टाकायचं आणि जर कोथंबीर असेल तर कोथंबीर अशी बारीक चिरून त्याच्यावर टाकायची आणि मग हे झालं की एक कोळसा घ्यायच जर तुमच्याकडे कोळसा असेल तर
हम्म!
हा कोळसा घेतला की तो एकदम गरम करून घ्यायचा आणि एका वाटीमध्ये ठेवून त्याच्यावर तूप टाकायचं जेणेकरून बिर्याणीला एकदम स्मोकी फ्लेवर येतो.
हम्म
हा अशी तुमची बिर्याणी तयार होते आणि बिर्याणी सोबत जर तुम्ही रायता वगैरे खात असशला तर रायता बनवायचा असेल तर तुम्ही दही घ्यायचं थंड दही घ्यायचं. त्याच्यात बारीक त्याच्यात बारीक करून कांदा घ्यायचा बारीक टमाटा घ्यायचा पूर्ण हलवून घ्यायचं त्याच्यातच काकडी किसून टाकायची चवीनुसार थोडस मीठ टाकायचं. साखर टाकायची आणि हलवून घ्यायचा असं तुमचा रायता पण तयार होतो.
हम्म
हा अजून जर तुम्हाला त्यासोबतच आमटी वगैरे पण हवी असं तर त आमटी सुद्धा तुम्ही बनवू शकता.
हम्म!
हा तर आमची बनवण्यासाठी नॉर्मल कांदा टमाटा कापून घ्यायचा थोडस चिकन ला कांदा टाकून परतून घ्यायचं त्याच्यात हळद टाकायची चिकन पूर्ण फ्राय करून घ्यायचं आणि कुकर ला जवळजवळ सात त्यात शिट्टया द्यायचा जेणेकरून तो रस्ता चांगला बनतो. हा आणि मग एका कडाईमध्ये कांदा कापायचा टमाॅटो कापायचा आल्लं लसूण पेस्ट टाकायची! चवीनुसार मीठ टाकायचं हळद लाल तिखट जे आपले मसाले असतात ते सगळे मसाले टाकायचे चांगलं हलवून घ्यायचं आणि जे शिजलेलं चिकन आहे ते तिच टाकून चांगलं मिक्स करायचं असं तुमचा रस्सा सुद्धा तयार होतो.
हम्म
आणि आता रस्सा तयार झाला तर त्यासोबत खायला जर तुम्ही चपाती भाकरी हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू!